हॅलो हूं बोला की. हा बोला आवाज येतोय?
हॅलो.
हा आवाज येतोय का? हॅलो.
हॅलो.
हा -आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. मला आवाज येतोय तुमचा. हा आवाज येत
हॅलो.
हा -माझा आवाज येतोय? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हूं.
हॅलो.
ह.
हॅलो. हॅलो. हा- येत तय का आवाज? हॅलो. हा- मला आवाज येतोय. हॅलो हॅलो
हम्म
हॅलो हॅलो
हम्
हॅलो
हम्
हॅलो हॅलो
तुझ्या म्हण्या नाही होणार
हॅलो
मगापासून हॅलो
हां आवाज येतोय मला
हा बोला ठीक काय चाललंय जेवण वगैरे झालं हम्
हम्म आज जरा वेळ झाला जेवायला आत्ता जेवण झालं हम्म लेट झाला आज पोरगी मुळ का काय सुट्ट सुट्ट्यापडल्यापासून पोरं काय घरात व्यवस्थित काय आहे वेळेचं सगळं नियोजन बिघडलं
होय वेळेचं सगळं नियोजन बिघडलय मला पण मला लहान एक मुलगी तुम्हाला किती मुली हा हा ह हा आले म
ते कस शाळा मिस्टरनस काय गॅरेज आहे गॅरेज वर असतात ते आणि शाळा ह असली की पोरींच कस सकाळी लवकर आवरतय शाळेला जातात आपलं पण रुटीन व्यवस्थित लागलेलं असतय ह शाळेला सुट्ट्या पडल्यापासून सगळ डिस्टर्ब झालय मुलांचं
डिस्टर्ब झालंय होय
हम्म खाण पिन अबळ जबळ तिथं तर उन्हा सीझन मधलं सगळं काय वाटेल ते खायचं चरबट
होय होय.
हम्म दोन दिवस झाले कि मग पोट दुखाले पोट दुखाले सुरू होतं तिचं तर.
होय.
गार खायचं त्याच्यावर हा
मुलगी आहे दीड वर्षची
हम्म.
आपलं तिचं काही चालूच असते.
हम्म सगळं खायला देतय का वरचं त्या
हा देते की तिला सगळं वर
हम्म हम्म हम्म हम्म हम्म सगळं खातंय व्यवस्थित.
हा खात की.
पोर हाताान खाऊ पर्यंत खर
होय ते काय पाच वर्षाची होईपर्यंत
तेच की भरवायचं हे करायचं सगळं हाताने आपल्या हे करायला ते पोरांना अजून काय समजय दीड वर्षाचे म्हणजे छोटे आहे पाच वर्षाचे आता सहाव लागलं तिला.
हा हा हा हा हा.
एप्रिलला साव लागलं. खरं लई काय काय आता समजतेय
होय आता होय.
जिवेची चव सगळी आता कळतेना चोच ले सगळे हे होतात.
होय होय होय आता दीड वर्षामध्ये सगळं कळते आणि मुळात म्हणजे म्हणजे घरातलं सोडून त्यांना बाहेरच लगे टेस्ट कळते.
होय होय बाहेरच लय आवडतय मग घरात किती पण छान बनून किती पण त्रास करून करा नाही नाही. आवडणार नाही आणि एकदा सवय लागली बाहेरचं खायचं का नाही तर तेच मग सवय लागतात त्यांना भूक लागली की बाहेरचं द्यायचं भूक लागली की बाहेर जायच्या अशी सवय लावली
झालं होय बाहेरच का हेल्दी असते नाहीच की.
आपल्यासारखं कोण एवढं प्रामाणिकपणे करतेय व्हय.
नाईच की आईसारखं नाही. आईसारखं कोण नाही करणार. बाहेरचं ते बाहेरचं शेवटी. मी तिला तर बाहेरचं सिरियलला, होय मी बाहेर सिल्लक पण तीला दिल नई. एक वर्ष मीठ आणि साखर पण दिलेल नई. एवढं म्हणजे हे केलेला. काय आता स काय बोल्ला?
खायला काय काय घालायचं तिला म्हंटलं?
खायला मी काय आता रेग्युलर आपलं जे काय हाय आपण जे खातोय ना तेच घालत होते. आता फक्त वर्षापर्यंत तेवढं मीठ अन वेगळं करत होते मी. जे काय असेल ते तिज. म्हणजे फळांची प्युरी वगैरे, फळांची प्युरी वगैरे हे देणार परत, आपलं भाताची पे पेज देत नव्हते भातच पूर्ण मॅश करून किंवा हे असं जास्त दिले. परत ड्रायफ्रूट ची पेस्ट. त्यामध्ये थोडं खजूर म्हजे जर गोड पाहिजे असेल तर खजूर वगैरे असं घालून देत होतं तिला.
हां, म्हणजे गुळ. जेणेकरून गुळ असलेलं, साखर नाही.
शुगर वापरत नाही तिला, फक्त व केमिकल जे गोळ्या घ्यायचे, जागरी पावडर किंवा गोळ.
हां-हां-हां-हां-हां-हां, हं-हं तेन म त्यामुळे मुलांना फुडं जाऊन त्रास होत नाही.
हां, त्रास होत
साखरेनं कसं उष्णता वाढत्याना शरीरात.
होय, आणि कसं हाय ते गोड खाण्याचे ते, एक प्लक् प्रकारच ते हे लागते, काय ते सवय लागत्या गोड
होय, दात पण लवकर खराब होतं त्याच्यामुळं.
होय.
कर लहान मुलांची आवड बुग गुनच ते, सगळं तयार केलेल असतात ना प्रॉडक्ट सगळ्या हेच्यामध्ये गोडपणाच असतोय. असं कुठलं नाही
हां, नाही नाही सगळे गोडच असतात. गोडच असतात पदार्थ. आणि आता ते गं. जे सेरेलेक वगैरे आय त्याच्यामध्ये शुगर वगैरे असते ना बाहेर. त्यामुळे ते काय देऊ शकत नाय.
मी पण माझ्या मुलगीला दिली नव्हती. सेरलॅक वगैरे काय द्याय किनई, खरं तिला जरासं जिभेला चव म्हणून मी कधीतरी सख साखर वगैरे मिक्स केली म्हणजे तिच्या
हा हा हा हा हां नाही आपल्याला काय वाटत आपल्याला हा आपल्याला काय वाटतं आपल्याला टेस्ट म्हणजे त्यांना लहानपणी काही एवढं टेस्ट कळत नाही हो. त्यामुळे एक वर्षापर्यंत चालतय मग छान होय. त्यानंतर त्यांना काय माहित असते मीठ म्हणजे काय किंवा साखर म्हणजे काय. त्यानंतर एकदा मग सवयला जे काय कर आता किती सांभायं जातात एक आपण थोडे वर्ष एक पाच सहा वर्ष सांभाळू शकते. त्यानंतर त्यांनी जे त्यांना आवडते तेच खातात
तेच खातात बरोबर आहे. हम् खरं आता शाळेत पण क कसं रूल केलेत ना आता सगळ्या स्कूलमध्ये. किया आवर. सोमवार अस ला की हे खायला द्यायच मंगळवार असला की त्यांना डोसा. वगैरे द्यायच, कडदा. जुसळ पालेभाजी ह्याच्यामुळे. जरासं म्हणजे, सगळ्यांच्या डब्यात एक सारखं असत ना ते बघून मुल. हट्टपणा कमी करतात. कारण सगळ्यांच्याडेबत एक सारखं आज डोसा आहे. तर सगळ्यांच्या डब्यात डोसाच असणार.
डोसाच असणार.
हा कडधान्याची उसळ चपाती असली तर उसळ चपाती. तच असणार असं.
आणि काय व्हायला लागले आता टीचर काय करायला लागलेत आपलं हे म्हणजे असता समजा. वेगळ काय तर पदार्थ दिला ब्रेड जाम वगैरे टीचर लगेच ग्रुप टाकतात हा बाबा एक पदार्थ. असली मुी नाही जास्त म्हणजे सांगतात आस होते सगळं त्या मूळ. आता जी कराय लागले ते रूल बरोबरच आहे.
बरोबर आहेत होय होय त्या मनान बरा येते म्हणजे सगळी चव पोरांना कळत व्यवस्थित घरचं अन्न जाते पोटात आणि सगळ्यांचा डबा एकसारखा असल्यामुळे मागत पण नाही.
मागत पण नाही येत ते हा हट्ट पण करत नाही त्यामुळे कानी. एकमेकाचं बघून खातात पण होते. म्हणजे हे नको ते नको असं काही नसत. ते त्यांच तिथं घरी आलं की, कस? हे पाहिजे ते पाहिजे. ते असं असते त्यांचं.
घरात कस लई व्हरायटी. लय व्हरायटी काय? काय? काय? काय? आई बनवून देत असत्या त्यामुळेच.
ह होय त्यामुळेच सवय झालेली असते.
बाळ हे खात नाही म्हटलं की दुसरं बनवायला घेतात लगेच.
हा माझं पण तसच आहे आता तिने एक पदार्थ नाही होय एक पदार्थ. नाही खाल्ला ना अरे आपल्याला म्हणजे हे वाटेना आता नाही ही खाल्लेली.
अं करायचं आज सगळी मुलं बघितली की आपल्याला वाटतय ना आपलं मूल पण हेल्दी असावं. त्या मुलांसारखा असावं सुदृढ त्यामुळे आई मायेपोटी बनवली. त्या
बनवत्या ते मुलासनी पण माहित असतय आई बनवणारच काय तर?
तिथ हाठ तिथंच चालतय माहित असल्यामुळे बरोबर हट्ट करतात ज्या ठिकाणी आपला हट्ट माहीत आहे पोरांना.
होय माहित ते तर आहे
हम् त्यामुळे तशी करतात ते आता निवांत आज जेवायला. वेळ झालाय आता निवांत एक झोप काढायची. मस्त पैकी झो
हा हा हा हा हां होय चालते चालते ठीक आहे. हा ठीक आहे हा ओके ओके होके हा करते करते. हा ओ
हा
हा